हॅलो, हॅलो, हा आवाज येतय,,,
हो, येते, हा तुम्हाला येतेय का आवाज? हो, हो काय कराय आह?
आई नाही बोलते,, कसं चालू आहे तिकड वातावरण ऽ
हा, काय त्याला वातावरण,, पूर्ण पाणीच पाणी आहे इकडे.
हो का,, मग ते खूप निसर्गरमय वातावरण झालं असेलऽ
अरे नाही,, घराच्या बाहेरच निंगता येत नाहीये,, इतकं पाणी चालूच आहेऽ सकाळपासून, असं वाटत आहे कि अंगावरती पागरून घ्यावा आणि झोपून राहावंऽ
अच्छा,
हम्, आ स्वाऽ णार असं काहीच कराव नाही वाटत, असं मस्त पांगरुनामध्ये झोपून जावं मस्त.
मग अशा वातावरणात मस्त भजी, चहा, काही असा बेत वगैरे केला का नाही.
केले ना बाबा भजे, ते कांदा भजे असतात ना आपले,, रेसिपी पाहून केले मी ते, त्या आजी ची रेसिपी असते ना.
हा, हा,
ते, दाखवतात ना कसे करायचे तर, काय ग बोरी कशी कर, तू, असे ते रेसिपी करते ना आजी तिचेे पाहून केले.
अच्छा, अच्छा, मग कसे कसे केलेत?
आपले कांदा, आपला कांदा, कांदा भजा केला होता कांदे भजी.
हो ना तर रेसिपी कशी केली?
आपले कांदे जे असतात ना,, ते उभे चिरून घ्यायचेऽ पूर्ण,, मोठे, मोठे आणि त्यानंतरऽ थोडसे पाण्यामध्ये भिजू घालायचे.
हम्म,
ते बिजू घांलण झालं की पूर्ण त्याच पाणी काढून घ्यायचं. त्यामध्ये मगऽऽ जरास आपलं जे बेसन असतय,, जेवढ आपल्याला पाहिजे जेवढ, त्या कांदे शोषून घेतील तेवढंऽ बेसन त्या मधे टाकायचंऽ
अच्छा,
हा,, त्यानंतर मग त्याच्यामध्ये चटणी, हळद, मसालाऽ आपला धनेमाळ, धने पुड, मिरच्या आपल्याऽ बिरचा मस्स असं बारीक चिरायच चांगलं.
हम्म, हम्म,
टाकायचाच्या, जरास मीठ टाकायचं. जरास, जरासा एकदम चिमटी बर सोडा टाकायचा. थोडासा,, हा आणि मग ते फक्त हाताने मळायचऽ पूर्णत,, काहीच पाणी नै टाकायच. पूर्ण ते बेसन त्या कांद्याला लागलं पाहिजे,, म्हण तेऽ
हो का?
हम्म,, मग त्याला आपच पाणी सुटऽ त्या कांद्याला,, हो मिरचीचे करून पाहिलेऽ पण आता, काय माहिती, आज यांना, यांना करून दिले होते मिरचीचे भजे.
मग कशी झाली ते, आम्हाला तर बोलवलंच नाही.
अरे,, पाणीच चालू होत एवढ्या,,, मी म्हणणार होत्या नाही तर तुम्हाला कॉल करणार होते मी.
अच्छा,,
बा आज जास्त काही,, आजच करूनऽ ली मिरचीचे भजे मस्त झाले होते पण,, पण ते भरवा मिरची राहते नाऽ
हम्म हम्म
हम् ते परर्वा भरवा मिरची राहते. मी तुम्हाला म्हटले होते, तुम्ही एक ते बंद करा म्हणून.
लग्न करून घे.
मग दादा, काय करताय?
दादा झोपलेले आहे, दाखव दादाने लाईटचं नाही बंद केल्या.
मी त्यांना म्हटलो होत मी त्यांना म्हटल होत, की तुम्ही लाईट बंद करून या. जन्मदिले ते होते तिकडे, तर त्यांनी लाईटचे बटनच बंद नाही केले.
तुम्हाला तर ब्युटी टिप्स तुम्हाला तर ब्युटी टिप्स खूप हय माझे तर केस एवढे अस हार्ड झालेले आहेत ड्राय खूप झालेला आहे काहीतरी ब्युटी टिप्स सांगा आता
घ्यात तर पहिली तुम्ही मस्त ऑइलिंग करा केसाला छान ऑइल मस्त तेल लावून घ्या
हम्म मग त्यानंतर
मालिश करा एक रात्री एक रात्री मस्तजे आ समजा्याला जव्हा पण कधश करायच त्याच्या एक रात्री आधी मस्त तेल लावायच छान मालिश करून घ्यायची डोक्याची जे आपल्याला पेन सूट होते ते मग त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा केस वगैरे धुतो ना
हा, हा.
मग त्याच्या तेव्हा आहे ना, मस्त. हा, हेची पेस्ट करायची दही
हम्म.
दही, जरासा निंबू
अनं त्यामध्ये, त्यामध्ये थोडे अंड वगैरे पण टाकतात ना कोणी?
हो, हो, हो. टाकतात, ते सिल्की होण्यासाठी टाकतात. शायनी केस राहतात ना, ज्याला केसामध्ये शायनिंग पाहिजे. पण तेव्हा फक्त ते अंड्यातलं जे पांढरं राहते ना एग व्हाईट तेच टाकायचं, ते पिवळं नाही टाकायचं, त्यात फॅट राहतो.
अच्छा.
हा, तर मग ते मस्त मिक्स करायचं आणि पूर्ण केसाला लावून घ्यायचं. चांगलं पंधरा वीस मिनिटापर्यंत ठेवायचं.
हम्म.
हा, आणि ते झालं की त्यानंतरन मस्त हेअर वॉश करायचं
आणि कंडिशनर लावायचं मस्त.
हां, त्यानंतर होतात का मग सिल्की वगैरे, म्हणजे ड्राय नाही राहत ना?
हा, नाही ड्राय नाही राहत. मस्त सिल्की होतात केस पण. कंडिशनर चांगलं युज करायच तुम्ही, मग त्याने सिल्की होतात मस्त केसं.
हम्म, कारण की तुमचे खूप लॉंग आहेत ना हेअर, म्हणून
हो ना, माझे ते एवढे लाँग आहे. मला तर कधी कधी कंटाळा येतोय एवढे केसासाठी, कापून टाकाव
नाही, नाही. कापू नका. लॉंगच खूप चांगलं दिसतात हेअर शॉर्ट नाही, माझे लॉंग होत्यात.
हो का?
हो, मी कापलेत.
पण लाँग हेअर कसं मॅनेज नाही करता येत ना, जास्त इतके. एक तर गरमी पण खूप होते त्यांनी.
हम्म, तुमच्या लग्नाच्या आधीच कापले मी. एक दीड महिन्या आधी, नाही तर माझी लॉंग होते हो.
हम्म हम् होणा कस लॉन्ग केस असल्याने की त्याची काळजी पण तेवढीच घ्यायावी लागते असं आहे.
हम्म.
हो जेवण वगैरे झालं जेवण झालं. फिरण झालं आमच फेऱ्या मारलं मस्त. आता हे वातावरण असं आहे आ थोडस पाणी थांबला. तर मग जरा अस गेलो होत आम्ही गच्ची वरती.
अच्छा मग काय.
मस्त फेऱ्या मार आजचे जेवायला नॉनवेज बनवल होता.
हो का?
हो.
नॉनव्हेज मध्ये काय चिकन, का मटण?
मटण, मटण. सगळ्यांना मटण आवडते आमच्या घरी.
अच्छा. आमच्या इथे सगळ्यांना चिकन आवडते, मला सोडून.
हं, पण तुम्ही खात नाही चिकन?
नाही, मी आधी आधी खात होती, पण आता तीन वर्षापासून सोडलं.
म्हणजे का, म्हणजे काही वेगळे केलता करता का देवाचं वगैरे?
देवाच नाही, पण मी जेव्हापासून गळ्यात माळ घालते, म्हणजे तुळशीची माळ वगैरे, तेव्हा बसून तोडलंच मी.
मग का, तुम्ही घालता का गळ्यात तुळशीची माळ?
हो, नेहमीच असतं माझ्या गळ्यात
हम्म, मग ते तुळशीची माळ घातले की खात नाहीत ना तशी.
हम्म पण आता कांद्याला लसूण नसते. मग आम्ही इथं गेलो होतो पंढरपूर. हा आम्ही पंढरपूरला गेलो होतो तिथूनच घेतली होती. तिथूनच घेतली होती हम्म.
तुमचं झालं का पंढरपूरचं दर्शन.
हो पंढरपूरच माझ्या दोन वर्ष आता तीन वर्ष होत.
हो का हो ना माझ माझं राहिलेलं आहे पंढरपूर मला जायचं. इचछा आहे मस्त.
अच्छा पंढरपूरमध्येध्ये गेलो आम्ही. पण एका विठ्ठलाच दर्शनच नाही झालं तिथे. काम ल होत तर पंढरपूरच ते ते नदी तिथे काही. ते आहे ना. ते अ काहीतरी नदीवर तथ आंघोळ वगैरे झाली.
चंद्र भागा नाही चंद्र. चंद्रभागा नाही कोणती ना त हा चंद्रभागाच आहे ना वाटते तिकडे.
हा चंद्रभागा आहे तिचं दर्शन वगैरे झालं. अ आंघोळ वगैरे पण झाली सगळं झालं आमचं ते झालं अक्कलकोट झालं तुळजापूर. झालं.
हम्म हम्म हम्.
सगळं दर्शन वगैरे झाले पण हे पंढरपूर विठ्वा? दर्शन राहिलं आमचं बाकी सगळं झालं.
हो का हो तिथे ते काम वगैरे चालू होतं ना म्हणे तेव्हा
हो हो तेवय कारण की तेव्हा सकाळ सकाळ. होत पाच का सहा वाजेपर्यंतच काम चालू होतं ना आम्ही नुकतंच. सहा वाजता ते पंढरपुरात येऊन पोहोचलो होतो तर आम्ही नदीत आंघोळीला गेलो होतो. मग ते तिच्यातच आंघोळ होस तर म ते दर्शन राहून गेलं.
हम्म, ते हा ते पणं आहे, बरं जाऊ देत ते तरी चांगलं आहे की तुमची नदीमध्ये आंघोळ झाली.
हा, तुमचं कुठे कुठे झालेलं आहे देवदर्शन?
माझा अक्कलकोट ला झालेला आहे अक्कलकोट, शिबोर. जेजुरी वगैरे हे राहिलेलं आहे, माहूर, माहूरचं पण झालेलं आहे दर्शन.
हो जेजुरीचं माझंही लहानपणी, म्हणजे मला आठवत पण नाही एवढं लहानपणी झालेलं आहे.
माझं पण तसच झालेलं आहे, माझं तसंच झालेलं आहे, लहानपणी खूप खूप लहानपणी आई, पप्पा, मी घेऊन गेले होते म्हणे, सगळे देवं तेव्हा झाले म्हणे आमच्या कडणं.
हो, पण आता लहानपणी आठवत हा, लहानपणी नेलं तर आठवलं.
हूं आपण लहान असतो ना, आपल्याला काही माहिती नसते, तेव्हा म्हणे सगळेच खूप चांगले झाले म्हणे दर्शन. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट. मी म्हंटलं मग चांगलं आहे गड्या, हो ना तेव्हा म्हणजे नजर नजर नसते ना तेव्हा आपल्याला, लहान असतो आपण, तेही समजत नाही. हम्म, ते कसं आता जेव्हा समजायला लागते तेव्हा आठवते. इकडे आपण इकडे इकडे फिरायला गेलो हो तो, आपल्याला हे माहिती राहते.
म्हणून, म्हणून मग आता असं वाटतं, कुठेतरी फिरायला जा, मस्त देवस्थान वगैरे करा
असं वाटत आहे मला तर वैष्णो देवीला जाऊं, ते तिथं किती सार आहे बाप पैदल पैदल चलावं लागतंय मस्त.
म्हणजे मी जेव्हा आठवीत होत म्हणजे दोन वर्ष झाले, तेव्हा तर आमचं सगळं वृंदावन वगैरेची माझी तिकीट वगैरे पण काढून झाली होती, सगळं झालत, पण ते ना ज जोपर्यंत देवाची इच्छा नसते तोपर्यंत आपण त्याच्या दारापर्यंत पोहोचत नाही, तसंच झालं माझं आणि माझ्या भाव भावाचं, तर माझे पेपर वगैरे होते, माझ्या भावाची हि काहीतरी अडचण आलती. तर आमच्या दोघांची, दोघांचीही तिकीट तर म्हणजे काढून, कॅन्सल करण्यात आली ऐन टायमावर
हम् हू. नाही ते होतेच तसां, जेव्हा ते देव बोलल तेव्हा पणं व्यवस्थित जातो तेव्हा काही म्हणजे असं असं वाटत नाही की, आपण जाऊ म्हणून तरी जातो व्यवस्थित.
हो, आणि पंढरपूर इकडे, तिकडे आमचं दर्शन तर अ उभे उभेच झालं. म्हणजे आम्ही जाणार होतो, हेही नक्की नव्हतं.
हम्, नाही ते तसच होत, जेव्हा देवाच्या मनात असते ना तेव्हा व्यवस्. हम्म तेव्हा असं काही हे नाही लागत, तीकडे आपल्याला हेच करायचं आहे ते करायचं आहे ते व्यवस्थित होऊन झाले दर्शन.
हम्म, देवाच्या पुढं कोणाचं चालते?
हा ते तर आहेच म्हणा, तो आहे म्हणून तर सर्व आहे.
ह् तुमचं झालं शिवर, माझही
माझ, हो माझं झालं आता. मागच्या महिन्यातच झालं माझं, पहिल्यांदा झालं ते पण. पहिल्यांदा गेली मी कोण शिवोरला.
मग, आता काकू वगैरेची तब्येत कशी आहे?
हो आता चांगली आहे त्यांची तब्येत. हेच सर्दी वगैरे चालूच राहते ना. वातावरणामुळे, एक तर असं वाट हे वातावरण छान पण वाटते हे
हा, अन सर्दी वगैरे खोकला तुमंचे
हो ना, कस या पाण्यामुळेक जराशी तब्येत खराबच होते.
सगळ्यांचीच सगळ्यांच्याच घरी तेच चालू आहेआज.
हो ना आता त हे खरं. हे तर पाण्यामुळे आता ते मुंग्या आहे ना जास्त घरात माशा आहे त चालूच झालेलं आहे. ते माशां ते बघितले ना की मला असं... हो ना एवढ्यात तर मच्छरला खूपच वाढत आहे घरात.
आमच्या घरी तर उंदीरही खूप होतात.
बापरे एखाद्या दोन तीन मांजर, मांजर हो ना मांजर आहे ना. तुमच्या इथं सोडून द्यायचं त्यांच्या अंगावर.
ह नाही ना ते छोटे छोटे आहेत ना त्या त्या उंदरांच्या उंदरांची पिल्ल आहेत छोटे छोटे त्यांच्यासोबत खेळतात ते मारत वगैरे नाहीत अशी
अरे बाबरे मैत्री केली काय त्यांनी त्यांच्यासोबत. त्यांना जर त्यांच्यास